हॅलो! हॅलो! हॅलो! हॅलो! हॅलो
हा बोला कि
आवाज येत नव्हता ग
हॅलो हा हां मम्मी हा येतोय. मग मका चिवडा असतोय तिकट शेव असत्या.
ते घरी करतास
होय होय घरीच असते.
मक्का चिवडा आणून घरी करत्यास मी कधी केल नाही ग.
अ ते मिळतेय कि त्याज हे अर गप कि बाळा हा कच्च मिळतेय की, होय होय मिळतेय की स्वस्त असतय.
आणि आणून करून कसं करायच तळून घ्यायचा.
हा तळायचं तळल्यावर जरा भगवत भगवत आणि मीठ टाकायचं. शी तुझ्या शि धुवूया बस खाली शि धुवूया बस खाली जरा जरा शान बाळ शान बाळ आहे चॉकी आणाय जायचं बसखाली चॉकी आणाय जायचंय बस मामा आल्यावर तळायचं आणि त्यात आपली फुटाण्याची डाळ असते ना ते तळून टाकायचें, शेंगदाणे तळून टाकायचे. हा आणि कडीपत्ता तळून टाकायचं हा असं ते ह्याच्यासारखं होतय हॉटेल सारखं मग चिवडा
होतय काय कधी तर ट्राय करायला पाहिजे ग तिथ शक्यतो मिळत नाही दिसलं की माणूस घेत
होय होय.
माहीत झाल्यावर करून तर बघूया म्हण तोय आणि घेतोय
घेतय हा.
नाही मिळतच नाही शक्यतो इथ काय
नाही ते मॉलमध्ये तेन आहे ना असतय बघा ते विकायला असं हा किती अठरा रुपयला पुढं असत ते जास्त पाकी भरून मक्का चिवढा होतय. आणि तेच विकत घ्यायला गेल्यावर किती महाग असत दुकानात
होय महाग असतय. शंकरपाळी खारी शंकरपाळीचं पीठ कसं म्हणतेस तू?
हम्म ते हेज मैदा घ्यायचा मैद्यामध्ये ओवा, जिरे, मीठ आणि जरा तेल कडवून वतायचं आणि मळायचं.
रवा घालायचा नाही.
अ रवा नाही घालत तेन लईच हे होतय. कता हा कठीण होतेय.
फक्त मैदान म्हट खुसखुशीत होत्यात होय नाय एकदम पात.
होत्याच होत्यात हा पातळ लाटायचं, पूर्ण पातळ लाटायचं. ते खरं कस नुसत मैद्यात. असलं ना हे होत ते काय बरं ते आकसतय ते सोडा तरी पण ते जर पातळ लाटायलाच लागते.
हा होय ते शेप येत नाही ग वाकडं तिकडं थोडं होतंय ते लांबत लांबतय पीठ
तरी पण नुसतं मैद्याचं एकदा करून बघा, आणि हेच एकदा करून बघा कसं लागतंय.
हा आमच्या ननंदबाई करतात ना त्यांच्या दिवाळीच कायम डब्यात अ खार्याशंकर पाळ्या असतात आणि त्या मैत्याच्या असतात पूर्ण अश्या पातळ लाटलेल्यात
असतात व्हय हा हा काहीतरी वेगळं असल कि ते छान वाटत ते.
हम्म.
मला स्पेशली हे बेसनाचे लाडूला लय आवडत्यात दिवाळी फक्त बेसनचे लाडू असले तर पण माझ्या दिवाळी होत्या.
तुपात.
मी करत नाही कधी करत बाहेरच आणतोय, घरी एकदा केलेलो काय तर हा लय वर्षा कशाला मागतेत. तसंच गलेलं पण तुला सांगतो, ते चिटकायच लागलं टाऊला कायत माझ चुकल सोड लय वर्षापूर्वीची पूर्वीची गोष्ट आहे हा हाऊस हऊस ने करायला गेलो इथे दळ एकदम बारीक बारीक दळायचं नसते, ला बाहेरचे लाडू बघ कसे बारीक नळ नसतात, असे रवाळ रवाळ असतात.
रवाळ अस
हा पण ते बारीक दळेल पूर्ण आणि ते टाळूला, चिटकूनच बसायला तोंडात गिळवना लाडू काय केलं सांग तुला आणि तूप पण घातलेलं, सगळं मात्र झालं की थोडं थोडं थोडं थोडं कसतर करून संपवलं. पण नंतर काय त्याला हात घा नाय नाय आम्ही सगळे बाहेरन दसर लाडू बाकी सगळ करतो पण लाडू थोड बाहेरन आणतो बाहेरचे लाडू किती छान असते. बघते का त्या म्हणत्यात त्यात बेसन आहे ना खवा मिक्स असतो अस वाटते मला. हा.
हा असणार आहे ते ज्ञात. त्या एवढं पूर्ण अस प्युअर कसं बेसनचं करायला लागल्यात व्हय.
होयच की बेसण आणि रवा मिक्स चणारस
हम्म.
त्याच्यामध्ये अन लाडू किती छोटे छोटे असतात बेसनाचे लाडू किलो तीसच बसतात तीस नाही तर बत्तीस हा. दीडशे रुपये किलो एकशे साठ एकशे सत्तर असे काही तर असतात.
असंच व्हय काल परवा म्हणजे आम्ही मंगळवारी आलत. तेव्हा मोतीचूर लाडू घेतलं होत पावशेर सत्तर रुपये ला पावशर सहा लाडू फक्त.
होय असे असे डिंकाच लाडू पण असे पावशरमध्ये असे सहा सातच बसतात ग ते. वजनावर
अहे
तेच न मग.
नाय नाय बारीक बुंदी नसत्या का केसरी.
केशरी कलरचे क केकसारख्या कागदात असतात ठेवलेले तेच
हा हा देते.
एक कडकबुंदीचे लाडू असतात ह हो ते पण आवडतात मला ते कुठं पण देवाला गेल्यावर प्रसाद अस कुठ बाहेर असत्यात बघ.
हा हा ते व्हय म्हणजे पाक पाक जरा कमी वापरलेला असत त्याला नाही तर पाक पाकातन ज हा कमी पाकात न काढलेला असतय.
एकदम छोटे छोटे लाडू बांध. असतात आणि एकदम कडकच असतात कुरकुरीत लागतात लाडू ते.
हा हा नाही ते आता लग्नात काय करील कर्नाटकात अ आपलं हे असते ना, अ बुंदीचच लाडू अस. तसबुंदची बर्फी करायला लय ती पण कडक असते.
बर्फी
हा बर्फी आणि ते काजू बदाम पिस्ता सगळ असते परवा म्हणजे आम्ही लग्नाला गेलो ना तिथं होत
हो कर्नाटकात गेले होतेस
हा मी सुट्टीला गेलतो ना मामाकडे तेव्हा गेल तो तिथं होतं लग्नात आणि लग्नात फलूदा होता
काय सागस
क
आमच्याकडे तर असं कधी बघितलो नाही आमच्यावर जास्त
आपल्याकड नाहीच ते मला पण मावश्यां ते सांगत होते आधी अस अस अस ते फालूद असते ते प्रत्यक्षात गेल्यावरच ते बघितलं
बर असं फालुदाची क्वांटिटी आपल्याला ग बागेत वगैरे खाते तशीच देतात
हा तशीच
ह आता काय नवीन झाले रिसेप्शन त्यात आता आईसक्रीम पाणी पाणी पुरी पण असते लग्नात चाटचे प्रकार पण असत लग्नात आपण फेसबुक बघतोय की मग हे सगळं खाऊन स्टार्टर मध्ये अ
ह
हा मग हेच
ते फालूदात ना
हे सगळं खऊन मग वरचं जेवण कसं जाणार
जाणार नाही ते जेवणाच फालूदातेन म्हणा
हा ह
फालुदा पनीरची भाजी मुगाची उसळ चपाती आणि लोणचं केवढं होतं त्यासोबत ती बर्फी होती ते आणि नंतर भात आमटी आणि पापड
हा हा हा तरी भरपूर होते आपल्याकडे शक्यतो कुर्मापुरी वा ते फ्रूट खंड एक नवीन फाड आले व फ्रूट खंड जास्त असते
फ्रूटखंड काय आता उन्हाळ्यामुळे असणार आहे ते जास्त
हा म मध्ये नोव्हेंबर डिसेंबर ते फेब्रुवारी पर्यंतच्या दोन तीन महिन्यात दोन तीन लग्नाला गेलेलो फ्रूट खंडच होत तिथं मग पापड पनीर भाजी पुरी मसाले भात
हा हा हा पनीर पण आता कॉमन झालंय सगळीकडे
जरा जरा वेगळं जरा जरा असं सुध्र सुध्र जाते तर माझ्या लग्नाच्या वेळेला पंधरा वर्षाची मागची गोष्ट
हा आमच्या फुलचराभात आमटीच होते हा आमच्या पुलचराभात आमटीच होते
हा हाच मेनू होता माझ्या लग्नात आणि माझ मुला झाला त्यावेळेला जिलेबीचं फॅड आलेलंत मुलग्याच्या पहिल्या बर्डेला आम्ही जेवण केलंत त्याला आम्ही जिलेबी भात आमटी भाजी पापड असं जेवण केलेलं
हा हा
त्याच्या नंतर नंतर हे काय काय नाही शेवाळाचे खीर पुरी असते.
हा पद्धत बदल झाली ना
हा नवीन नवीन नवीन हा मिक्स व्हेज म्हणजे म ते केटरर्स असतात व करायले लोक असत नाही ते लोक सुचवतात नाही त्याच्यामुळं
ह
कशाच कशात जड आलाय हॅलो
हॅलो
हा बोल की कशाचं झाड आलंय?
बडीशुप बडीशुप चं.
बडशुप चं झाड असते. केवढा आहे ग मग. हॅलो.
कसं
हॅलो.
हा बोला की मो -ठय की. हम्म तोडलं मुलांन ते झाडं घस. होय बडीशिप लागलेत कि, ते आता वाळाय लागते हे ना तोडलं घस मोठं आलेतं.
पाठव काय मला.
हा पाठवते की हा पाठवते. आपली शेपूच्या भाजी असते ना तसच सेम तेची. हम् नाही नाही ते बडीशिप टाकल्यावरच बहुतेक उगवून काहीतरी आले वाडत. चल. नाही नाही उगवून आलेय ते.
बर बर. चालतेय ठिवू.
हा.